हॅलो हो येतो येतोय.
तेच काय करतेस?
काय नई निवांत तेच आता उद्याची तयारी करायचा विचार चाललाय आता उद्याची तयारी असतेच रयवार आहे उद्या पप्पांच बॉस वगैरे असता परत जेवणात काय बनवायचं? हा कुलदैवताचा उपवास करतात ते
हा का ऐकलय बरं का रयवारी रविवारी उपवास करायला पाहिजे असं मी बऱ्याच ठिकाणी काही मोस्टली लोकं करत नाही पण रयवारचा उपास चांगला असतो असं ऐकलय मी बऱ्याच ठिकाणी
खूप जणांचे कुलदैवत म्हणजे ज्यांचा कुलदैवत आहे त्यांचे वार रयवारच येत ना. हो म त्यामुळ अ आता दोन हजार सात पासून करतात पप्पा
हो माझे पण येत नेहमीचे पण मी गुरुवार पकडते. गुरुवार तुला सांगू मी मी हे पण केलेले ये एकादशी केेलेलीये. त्यात तुला अजून हे पण केलेले येत. काय त्याला ते सोमवार नाई जात का ते शंकराची जातील ना म्हणजे अशी नाही की नाय श्रावणी सोमवार तर होत ते एक अजून एक ये ना त्याचे येतात हुं जे ते दिवे वगैरे घेऊन जायचे सकाळ संध्याकाळ दोन टाईम मंदिरात जायचं त्याला पण एक कायतरी नाव ये ग आता खूप चाललं होतं बग ते ते पण केलेले येत मी ते पण खूप कडक उपवास असतात पण प्रदूषण पण माझे खूप होते दोन वर्ष होते. पण ते पण खूप कडक कडक होतात प्रदेश चतुर्थी वगैरे पण आता नाय एखादशी कधीतरी व्हायची.
आता आम्ही पण एकादशी वगैरेच करतो चतुर्थी एकादशी आणि ह्यांचे रयवार
ओ
हम्म दिदी पण मध्ये करत होती गुरुवारचे मार्गशीश महिन्याचे गुरुवार वगैरे उपवास वगैरे करत होती पण आता या बाळा मुळ थांबलंय तिचं आता सगळं
नाही तिचं तर आता काहीच होणार नाय कोणत्याच गोष्टी घडल्यावर तिला मी ते तिला मी तीच आयडिया दिली म्हटलं आता जे असेल ते एक काम करू शक शकतेस म्हटलं बघ सक्सेस अबॅकस क अ कर म्हटलं कायतरी म्हणजे तुला त्याचा खूप फायदा हाय कारण अकाउंटिंग अकाउंट हाय तिचा
हो अकाउंट झालंय तिज
मग त्यामुळे तुला वगचा क्लास सोपा पडेल त्याला
काही घरूनच आहे जर नाही शक्य झालं तर बिल्डिंग मधल्या बॅचेस घेऊ शकते नाहीच बिल्डिंग मधले पोरे घेऊ शकत तर असेीऑलाईन बिजनेस कयची ते कची वर्क फ्रॉम होम करायची तयारी मग तू लॅपटॉप व दोन तीन बॅचेस मध्ये करू शकते ना पोरण नाही शिकवू शकते ना
हो करू शकते पण आता तेच तिथं पण चाललंय त्याच्या मैत्रिणीने पण दोन तीन जणांनी जॉब साठी तिला विचारले फ्रॉम होम ला
हो हो
मग आता बघू कुठं तिला आता सोयीस्कर वाटेल ते कर त म्हणज
तिला तर हे बोलली आ खचच आता काय माहिती काय करते तू पण करू शकते ते तर तुझला बी सोयस् करे टाइमपास करून घेत नास आणि जेव्हा वेळ मिळाला तेव्हा आठवड्यातून दोन त दिवस द्यायचेत मुलांना
हो हा मी पण ऐकले ते अबेकसच्या क्लासेस बद्दल वगैरे
हम्म
पण माझं कसं अकाउंटचा विषय माझा नाही आहे किंवा त्या गणिताचा विषय माझा. पण गणिताचा विषयच माझा नाही आहे माझ दहावीत जे गणित सुटला ते दहावीतच सुटला.
मला काही म्हण आमच्या एरियात नाही आहेे नेमका माझ्या नंद्यांने केलेलं म्हणून आमच्या एरियात नाही येत.
आणि ते न एरिया एरियावाईज देतात म्हणजे त्यांची जे त्यां आपल्या एरियाच्या जवळ दिली असेल ना तर आपल्याला ते वॅकेनसी नाही देत. दुसर काहीतरी देतात. त्याला भरपूर येत म्हणजे एकच नाही त्याच्या मध्ये अबाकसच. त्याच्यात बरच त्यांच्याकडे आहे. म्हणजे म्हणतो ना आपण फील्ड. त्याच्यामध्येच बरेच फील्ड आहेत त्यांच्यावाले.
बघितलं पाहिजे कारण आमच्या इथे तर अजून मी अबाकस च्या क्लासेस बद्दल कधी ऐकलं नाहीये.
त्या आणि बाबा ते तर इतकं इतकं चालतंय ना कारण मुलं त्याच्यामधी जास्त काही नाही आहे पहिली तर चौथीचच आहे.
हो शाळेत होतं आमच्या.
पहिली तर पाचवीच चौथी पणणे पाचवीच आहे
हो आमच्या शाळेत होते हो शाळेत हो आधी शनिवार रविवारी घेत होते ते क्लासेस दोन दिवस हो दोन तास काहीतरी होतं
एवढ्याच आता खूप चाललंय ह पहिले नव्हत आता एवढ्या एवढ्या त्याला दोन दिवस तरी घेतात सगळ्या मुलं मुलांना लावतात. किट देतात ते किट प्रोवा्इड केलं का किट प्रमाणे शिक हो
आणि आजकाल काहीतरी त्याचे कॉम्पिटिशन पण आहेत ना बाहेर अब्याकसच्या क्लासेसचे.
तिच अकाउंट आहे म्हणून तिला सुचवलं मी हे करू शकतेस म्हटलं.
हा आहे तिला पुन्हा आयडिया आहे ती चांगली. अबाकसच्या क्लासला होती पण बहतेक ती.
हो न.
हो आधी होती लहानपनी तिची शाळेत. तिने खूप एक्झाम दिल्या शाळेत. स्कॉलरशिपच्या परीक्षेला दिल्या.
मला पण माझं पण झालेलं ते एम एम एस एमपी एस त्याच्यात म पासिंग मुळ दर महिन्याला काही तरी ते पाचशे रुपये नेऊन द्यायचं अकाउंटला.
ते अस काही ते बारावी पर्यंत होतं मला.
हा. तिचं कस नंतरन तिचं दहावीपर्यंत तरी म्हणजे पाचवी ते दहावी - - स्पोर्टस करत जास्त लक्ष होत आणि त्याच्यात पण ती नॅशनल वगैरे
हो बोलली ना मला स्पोर्ट्स मध्ये गेली मी म्हणे. पण आता सगळं बंद आहे म्हणे. माझ म्हणे.
म्हणजे अकरावी, बारावी कस नंतरन- - हो. अकरावी, बारावीला बंद झालं तिचं. त्यांच्या शाळा म्हणजे त्या कॉलेजला ते खेळ नव्ह - - जो आमच्या शाळेचा होता तो होता. त्यामुळे ते बंदच झालं आणि कॉलेजला रिक्वेस्ट केली होती की मला ते पुढं कंटिन्यू करायचं. किंवा खेळायचे. मग ते शाळेवाले काय कॉलेजवाले काय म्हणले आमच्याकडे तर तो खेळ नाहीये पण तुम्ही जर तुमची टीम बनवून येणार असाल आमच्या कॉलेज तर ते खेळायला तर आम्ही परवानगी देतो.
हम्म.
पण तसे परत खेळायला कोण नव्हते कारण हिच्या सगळ्या ज्या स्पोर्ट्समधल्या मुली होत्या त्या प्रत्येक जण वेगवेगळीकडे गेल्या.
तेच तर. आता ती म्हने एवढं करून एवढं करून दा तर काहीच नाही म्हणे. आता मी बसली म्हणे. मला आता खरंच वैताक आलाय म्हणे. बोर होऊन जात गं म्हणे. काहीरी करायला पाजे अस वाट म्हले म्हटलं आता तुला ते चार -चार वर्षी सुट - - टी नाही तुला
हो बारावी पर्यंत तिने काही ना काहीतरी क म्हणजे अशी बाहेरच असायची. बारावी नंतर जसं कॉलेज चालू झालं तसं कॉलेज म्हण करत करत बाहेर पण तिने स्पोर्टस खेळायला जात होती. शिकवायला जात होती. असं तिज चालूच होतं काय ना काहीतरी परत नंतर जॉबला लागली. जॉब होती हे आता पाच वर्ष.
हं.
म्हणजे कॉलेज सोबत पण तिथं दुसरं चालूच होतं. कंटिन्यू बिझीच. म ते आता कसं होतय - - जे आपल्याला रुटीन लागलेलं असतं ना कंटिन्यू बिझी राहायचं. ते आता शांत बसवत नाही माणसाला.
नाही. पण आता तिला ते समोर हे -हे बालपण परत येणार नाही बरोबर. म्हणून तिला तर एन्जॉय करावंच लागेल. पण मग चार वर्ष जर तिला जर घरी म्हणजे कंटाळा येत असेल - - तरी ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टींनीच मग फायदा होतो. होईल.
हो. ते तर तिनि म्हणतीच हाय की ति म्हणतीच हाय मी त्याला लहान म्हणजे असं तिला अजून - - होत पण नाही मन त्याला सोडून जायचं कुठं.
नाही. नाही. सोडू जाऊ शकत ति आता. हम्, हम्. नाही सोडून जाऊ शकत.
साधं खरेदीला जरी तिने एकटी गेली तरी त्याला घरात सोडली - - तिला ती कधी एकदा पटकन येेऊन त्याला बघू वाटतंय.
अगं तशी सुद्धा जाऊ शकत नाही. ते दोघं राहिले तरी जाऊ शकत नाही. मी सांगते ना पप्पा जर गेले ना तर होईल. होईल शक्य कुठलं. तू नसल्यावर. तेवढंच फक्त. तेवढंच फक्त थोडंफार शक्य होईल तर होईल. ते त्याला जे काही टाइम हाय. त्याला बी लिमिट ये.
तेच आता त्यांचं पण पप्पांच तिचं चाललंचये. कि ती म्हणतिचये - - कि तुझं एकदाच कुठं ठरायचं ते बघ. तुला कुठं करायचय जॉब? कुठं करायच कॉलेज? पुढचं दोन वर्षच अजून मी शि काय ते विचार करते ते. कुठं करणार आहेस बघ म्हणजे मला पप्पांना इकडे आणता येईल.
तेच मग तेव्हाच होईल थोडीफ फार फ्री ते फ्री. त्यांना यांचा बी यांचा पण टाइमपास म यांचा बी टाइम जाईल.
आणि मेन म्हणजे कस त्याच बालपण मेन म्हणजे आपल्याला आता हवय. त्याच वाया जायला नको बालपण.
नाही चार वर्षात तिला त्याच्यातच द्यायला असेल.
हो मग तेच पप्पा पण म्हणताय आता त्याच्यासाठी पण. पप्पांच खरत त्याच्यासाठी जास्त चालू आहे जीव कि मी जातो मी जातो त्याला खेळवतो त्याला फिरवतो.
हम्.
म्हणजे आता कस त्याला पण बाहेरच जरा खेळ वाट फिरटच रंग बघूटतात ना हिला एकटीला शक्य होत नाही सारखं बाहेर.
तू त इकडे सेट झाल्याशिवाय नाही सोडताय ना आप तू पण एक देीलिच आहे ना. असं तिला तरी ते दादा आहेत म्हणून काही नाही वाटा तेवढं. पण तू इथ इकी पडते ना तुला दोघींकडे. इकडे आड तिकडे व रस ग
मग काहीतरी मग आझ पण तासच आहे आणि तिचा पण तासच झालाय. दोघींची सिच्युएशन सेम आहे आमच्या.
नि गेली काही तरी मारलेन. कारण आता काही एक सहा महिने ते निघूनच घेल असे.
हो म्हणतीच आहे आता सहा महिने तर कसेही गेलेत.
तसे गेले कळलं पण नाही आता म्हणे होईल. हळूहळू करता करता
म्हणूनच आता पप्पने त्याला गणपती सा तिला खास इथं बोलवलंय दहा दिवस तू इथंच ये.
ह ह ह
त्याला कळलं पाहिजे की काय चालू असतं काय नाही या्या सगळ्या गोष्टी त्याला आतापासूनच डोक्यात घातल्या पाहिजेत आपण.
सहम
म्हणजे ती अजून तर चालू केली नाहीये ना तिथे बसवायला.
तेच तेच तेच. बाकी अजून काय म्हणतेस.
काही नाही आता सध्या तेच आता सध्या तरी आमचं. अजून गणपतीच डेकोरेशन पासूनच सुरुवात आहे की काय करायचे काय नाही.
अरे बापरे आमचं माहीतक आहे दोन दिवस आधी ठरतं. मी ते उद्या बसवायचं असं ठरत..
नाही नाही आमच्या आधीपासून चालतं.
ठरवून तो मखर तयार करून ठरव ठेवण म्हणजे ना तुमच्याकडे ना ते म्हणताना काही.. तरी म्हणजे तिकडे गावी राहतात ना काहीतरी वाढवा होतो. म्हणून आम्ही गणपती बुक करायला पण जातो.
अच्छा असं आहे आमच आता तर काही अजून त एक्सपिरियन्स आला नाही.
नाही नाही अगं बऱ्या च वेळेस असं झालेलं आहे म्हणजे बसवलं ना तर मध्येच तिकडे गावी काहीतरी झालं ना. चांगला तण विसर्जित करावा लागयचा म्हणून आम्ही ना एक दिवस. आधी किंवा दोन एक दिवस आधीच उद्या गणपती बसणार असं गणपती घ्यायला जातो.
हो आहें खूप जणांकडे ऐकलंय मी पण
त्यामुळे नाही करत आ ते डेकोरेशन वगैरे बी नकोच. जेव्हा ते वळेस केलं जा.
हो ना आमचं नाही आमच्याकडं आतापर्यंत तर तसं काही झालं नाही म्हणून. आम्ही पूर्ण पहिला डेकोरेशन बघतो किंवा कधी गणपती
तस काय हो दर वर्षीच होत असं नाही. पण मग तो कुटुंब म्हज ना वाडा वाडा मोठा आहे ना आमचा तिकडे गावाकडे. मग मग जातच म्हातारा मितारा तरी जातच काही ना काही
हो ते का.
त हो गावाकडे म्हणून मग मग बसविता आणि कतात गणपती टिपटाप म्हणा किंवा मग. बसवता येत नई, एखादी बई लेडीज अ डिलिव्हरी झाली तिच्या हेच्यात बसवता येत नई.
हा.
म्हणून मग मी हाय त्या वेळेसच बसवत डोक्यात राहत एका रात्रीत आम्ही सगळं तयार कर
ते एक बरं आय, हो हो चालेल चला, हो बाय